हॅलो, हा आवाज येतोय?
हो हो, येतोय येतोय.
हा अ काय म्हणजे अ थोडस तुम्ही माहिती देऊ शकताय का मला?
कशाबद्दल?
आपले सण असतात त्याच्याबद्दल दिला तरी चालेल मला कारण सणांच्याबद्दल थोडीशी एवढी माहिती नाही, महाराष्ट्
नाही, को
आता अ, आता रिसेंटच आता यायला लागलंय, हा. वटपौर्णिमा आल्यात, त्याच्याबद्दल थोडीशी काय माहिती देऊ शकताय तुम्ही?
हो हो नक्कीच, हम्म वटपौर्णिमा ही काही सुहासनीसाठी हा सण आहे, तो आपला पारं पारिक सण आहे आणि तो खूप मोठ ठ्या प्रमाणात सुहासनी साजऱ्या करतात, परत अ वट पौर्णिमा हिंदू हिंदू धर्मातील एक अ म्हणजे पवित्र सण मानला जातोय, दुसरी काय ह आपल्या पतीसाठी हा सण साजरा केला जातोय, स सावित्री काय सावित्रीने बुद्धीच्या बळावर अ पतीचे म्हणजे प्र पतीसाठी आपल्या व व्रत केलं होत. त त्यामुळे हि हा सण साजरा केला जातोय.
बर आणि अजून काय म्हणजे? तेवढंच फक्त आहे की, म्हणजे व्रत कसं केलं जातय वट पौर्णिमेचा?
ह त्याच म्हणजे साहित्य सांगू का त्याचं, का त्याची गोष्ट म्हणजे हे सांगू तुम्हाला मी, आता यम अ सावित
जेवढी माहिती आहे तेवढं सांगितलं तरी चालेल कारण, मला एवढं जास्त माहित नाही वट पौर्णिमेबद्दल
हम्म, तर आता वटाची वडाची पूजा का केली जाते? यमराजाची म्हणजे यमराज्य ज जेव्हा जेव्हा म्हणजे तिच्या पतीचे प्राण तो नेत होता जेव्हा म्हणजे सत्यवानाच त्यावेळेस साव हे सावित्रीला दिसत हुत की म्हणजे ती बघत होती ती फक्त ते तिलाच दिसत होत मग ती यमराजाशी जेव्हा संवाद साधत होती ना तेव्हा सत्यवान सत्यवानाला ती दिस म्हणजे ते दिसत नव्हतं एवढं मग ती काय अ ती त्याच्याकड जाते आणि म्हणत्या तू माझ्या पतिचे प्राण मला परत दे परत ती झाडाखाली त्या असत्या म्हणजे झाडाखाली जेव्हा तो असतोय ना तेव्हा त्याच प्राण तिथ म्हणजे घेल जात असतील म्हणून ती ते व्रत म्हणजे त्याची म्हणून ती आपण एक प्रथा म्हणून ती प्र मग केल करतोय आपण ते त्या झाडावर आणि त्या वडाच्या झाडाला दीर्घायु ष्य असतय त्यामूळ ती वडाची पूजा केली जात्या एक्साक्टली मला पण पण एवढं नाही माहिती आणि दुसरी गोष्ट काय त्या झाडाखाली ती त्या दिवशी म्हणजे त्यावेेळेस ती प्राण दिसत असल्यामुळे तो त्या तिथं प्राण सोडत ती जाऊन ते व्रत वगैरे करत्या व्रत झाल्यानंतर म्हणजे ते प्राण मिळते अस. ती आधीपासून मांधलेली प्रथा आहे आणि अशी एक भावना निर्माण म्हणजे झाले की जन्म. जन्मी मला हाच पती मिळावा किंवा होय म्हणजे विवाहिक. आपले जीवन आनंदी जावं अशी प्रार्थना स्त्रिया त्या दिवशी करतात परत आता पूजे. साठी ते काय करतात की अक्षदा असू दे फुलं. परत काय धूप दीप वगैरे अगरबत्ती असू दे किंवा घो म्हणजे. पांढरा सुती धागा असू दे किंवा क म्हणजे. आता फळं असतात ती पाच प्रकारची जसे. कि फणस असू दे जांभूळ असू दे विशेष. फळ असतात फळी अ पूजेसाठी आणि परत कलश असतो एक पाण्याचा. तो घेतात. आणि त्या दिवशी त्या सकाळी उठून स्नान करतात पारंपारिक वेषा.
त्यानंतर ती काय अ पूजा वगैरे केली जाते त्या दिवशी व्रत. ते व्रत करतात त्या अ न. तर काय त्या पाच फेऱ्या वगैरे पांजस. नमस्कार काय झालं. जेवण नाई हे मग त्या दिवशी ती सावि सत्यवान.
अ हम्म.
दिवसभरच कि जोपर्यंत आप. अ त म्हणजे वडाची वगैरे पूजा करतात त्या दिवशी फक्त एका फळावर. ते व्रत केलं जाते फक्त. तर त्या दिवशी फळांचा मान जास्त असतोय त्यामुळे फ त्या दिवशी फळ फळं जास्त खाल्ली जातात म्हणजे. फळ एक दोन ह्याच्यावरती ते व्रत केलं जातय. त्या दिवशी जल सुद्धा जास्त घेतलं जात नाही. त्या काय त्या दिवशी परत आपल्या त्या दिवशी सौभागेचा सण असतोय त्यामुळे त्या.
कि उद्या सकाळी सोडायचं कस.
हा रात रात्री सोडलं जातय की. ज्यावेळेस. पूजा वगैरे करून गोडधोड पदार्थ करून नंतर ते सोडलं जातेय. त्या काय पारंपरिक वेशाख म्हणजे साडी असू दे लाल किंवा पिवळी हिरवी परत अलंकार अस. आ त्या हिरव्या बांगड्या असू दे. परत त्या त्या तिथं ज्यावेेळेस जातात त्यावेेळेस त्या म्हणजे तिथल्या बायकांसनी त्या म्हणजे दोरा वगैरे बांधतात मंगळसूत्र. त्राला परती त्या दिवशी गोड दोड अस म्हणजे केलं जाते गुळ असू दे खोबरं असू दे किंवा काही म्हणजे त्या दिवशी. चहा फळं वगैरे केली जातात म्हणजे फळ असं एकमेक नदी होऊन त्याची पण पूजा केली जाते. परत फेऱ्या असु दे पाच फेऱ्या. अम मारतात सहा नाही सॉरी सात फेऱ्या मारतात त्या.
मला ह्याच्याबद्दल एवढं नाय माहि. नव्हतं की प अ पोर्णिमा अ निवांत. पन तु तेवढं तेवढं डीप म म्हाईत नव्हतं.
कथा, त्या दिवशी वाचली जाते
ात म्हणजे रीलस मध्ये वगरे बघते कीं परंतु अ थोडसं एवढं डीप माहित न्हवतं की सत्यवान सावित्री असं पण त्याच्या पण मग, कथा आहे ती.
हम्म
तसं थोडस म्हणजे अ अ होतं डीपमधेमाहित न्हवतं की असं तें तिला दिसते प्राण जायलं मग त्या वटाला दीर्घ आयु तिथं वडाची पूजा केली जाते, ते हिलाप माहित नव्हत थोडसं तुमच्याकडनं माहिती खूप ली मला, खरंच
त्यानंतर काय त्या, त्या दिवशी मंजिश शृंगार भरपूर केला जातोय ना त्या दिवशी? तसं की साड्या म्हंजे साड्या वगरे असतंय, हिरव्या बांगड्या असतात जास्त
बरं, हं
बा त त्यावेळी एक आत्ता कसा मॉडेल जमाणा आलाय जस की आता तुम्ही बघ त्या बायकांच्या हातात ते एक बांगडे असतें किंवा साधं कंड वगरे असं
हा
त्या घालतात, रोजच्या जीवनाात आणि त्या दिवशी अ म्हणजे सगळा शृंगाल शृंगार केला जातोय, जसं की नेलपेंड पासून पूर्णश म्हणजे त्या दिवशी त्या बाईका खूप आवडीनं खेर करतात त्या व्रत जरी मॉड जरी जमाना असला तरी ही परंपरा आपली आधीपासून चाललेली आहे. हो. आणि ती सुहासनीसाठी खूप सोहासणीसाठी त्याचं क्रू
हम्म. त्यात त्या दिवशी ते साजरा करतात पाच फळे वगरे अस दे. इतं, त्या काहीतरी अशा धार्मिक कारणामुळे ही कथा चालूतात जसं की सत्य सावित्रीला. सत्य आणि सावित्रीमुळेच ही कथा म्हणजे चालू झाल्या तेव्हापासून हे केलं जात
अलं काय भरपूर म्हणजे त्या दिवशी म्हणजे खूप आनंदानं त्या त्यासच त्या कर म्हणजे ती कथा वगेरे वाचली जात्या.
सगळ्या हा हा, कथा को ती वाचली जाते सत्यवान सावित्रीची
सत्यवान आणि सावित्री.
अ आ
कु कथा त्या दिवशी ते म्हणजे वाचतात काही महिला. इच्छुक महिला असू दे किंवा त्या तिथं म्हणजे वाच जा वाचले वडाच्या झाडाखाली जाऊ पूजा वगरे केली जाते तिथं महिला असतात ना सगळ्या, म त्यावेेळेस ती क था वगरे झाली किं म त्याग फळ वगेरे असतात तिथे ठेवलेली, ती लहान मुलं सुधा खातात तिथली फळे ही पण एक प्रथाच कि म्हणजे ती फळे घरी घेऊन यायची नाहीत ती तिथंच पाच प्रकारचे फळे पूजणे, फेऱ्या वगैरे मारणे.
हा बरं जन्मो जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करत
हो हो हो. ही प्रथा आशी केली जाते.
ओके हा खरंच खूप छान वाटलं तुमच्याकडं अ
हम्म हम्म.
खरंच अं मला तुमच्याकडंन भरपूर चांगली माहिती मिळाली वटपौर्णिमेबद्दल. आता हे शृंगाराचं हेच
फक्त आता कसं आहे की महिलांना नुसतं वेळच पाहिजेल. एवढं सगळं धरण्यासाठी आणि ऑकेजन पाहिजे. त्याच्यामूळं भरपूर त्या दिवशी एवढं ना नटून थटून आलेल्या असतात आणि आता पार्लर म वगैरे पण आता ऑफर निघला भरपूर त्याच्यासाठी.
हो हो त्याच्यासाठी. हम्म खूप ग त्या दिवशी ते म्हणजे एक प्रकारचं ते आपला पारंपारिक सण पण आहे आणि त्या त्या महिलांसाठी तो सण म्हणजे पवित्र आहे. त्यामुळे त्या करतात.
हा.
आणि ते आपल्याला आधीपासून म्हणजे हा सण आला तर आधी पंधरा दिवस ते बोललं जाते, तो सण आलाय. म्हणजे तयारी करा वगैरे वगैरे काहीतरी बोललं जाते.
त्या याय लागलेत आता ही यूट्यूब वर सुद्धा ऍड दिसायला लागल्यात वटपौर्णिमा स्पेशल, परत रिल्स यायला लागल्यात इंस् टावर वटपौर्णिमा स्पेशल ऑ फर्स निघायला लागल्यात साड्यांचे. हा.
तेच की तो सण खूप म्हणजे महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो खूप आनंदाने साजरा करतात, आपल्या म्हणजे
हा महाराष्ट्रामध्ये भार पूर्ण भारत
हम्म हो हो, होय पूर्ण भारतात हा सण साजरा केला जातोय होय. पारंपरिक आहे ना तो सण त्यामुळं.
आपल्या महाराष्ट्रातच ना म्हणजे साजर केला जाते. पूर्ण भारतात ते माहितचं नव्हतं, खरंच माहित नव्हतं. ओके. हा खरंच तुमच्या भरपूर चांगली माहिती मिळाली, थँक्यू खरंच. ओके ठीक आहे बाय. हा.